हॅलो!
आता येतोय का?
एक मिनिट हा हॅलो!
हॅलो! हॅलो!
हम्म तुझा आवाजच बाारीक यालाय ग?
कस काय एक मिनिट थांब सेटिंग मध्ये बघते? सेटिंग मधून बघते आवाज बारीक का या लाय
तुझा हा आवाज बारीक केलास काय बघू
बघते थांब
मी पण बघतो थांब माझ्या सेटिंग मधून
काहीच नाही म्हणजे
हॅलो
हा बोल
तेच म्हणलं आवाज कमी केलास काय बघ म्हणलं ग?
व्हय ग बरोबर आहे. आहे म्हणजे
माझातून थांब बघू दे हॅलो
हा बोल आता येतोय का
हा
आता आला हा हे काय इथ पणओरडून ओरडून बोलाली बहुतेक रेंजचा इशू आहे
हा तसच असेल हम्म
काय माहिती सकाळी पण झालं ना तसं हा इथे कस रेंजचा प्रॉब्लेम झालाय एकेकदा इथे आहे येत नाही
काय चाललंय?
काय नाही बघ गाणं सॉंगच ऐकालते
होय काय? काय करतो बसलेलो
हम ह मला प्रश्न पडलाय पडत असतात
हम
हा मग काय फ्री टाईम आहे ना म्हणून
होय
झोपली असशील दुपारी
असंच कुठलं पण बघत असतोय समोर येईल ते
होय
होय
ह हा म्हणजे युट्युब ला
हा
हम हम मी म्हणलं त्याच आणि म्हणजे ऍप वेगळं हाय डिस्नी हॉटस्टार
नाही नाही हला लॅपटॉपला बघत होतो तिथे कुठे घेऊ बाई पे कराय लागतय त्या लॅपटॉपमध्ये
होय
मोबाईल मध्ये हॉटस्टार चालते ग बिग बॉस बघताना घेतल्या लो नाय मी ह्याला लॅपटॉपला एक दिवस काय तर बघितलं मग नंतर ना ते पे करा म्हणायला लागलं
होय अगं ते प्रिमियम येत ना
हा प्रीमियम असतेय
हम्म
मोबाईल वर काय मागितलं नव्हतं बाई खरं.
हा
हम्म.
पण आताच बिग बॉस काय म्हणजे या वर्षीचा बिग बॉस काय तरीच होत.
भांडण आसतेत म्हणून बघाय आवडते मला
म्हणजे आधी भारी होतं ग मागच दोन मागच्या हा.
हम्म मागच दोन पण भारी होत.
आताच नुसतं भांणतात नाही भांडत्यात जाऊन दे जास्त काहीच त्यांना कळत नव्हतं
कळत नव्हत होय त्या प्रभूला पण आणि
अग ती मुलगी त बारीक ती काय बनव.
तनवी
होते.
तणवी बोलते फार बोलते. नाही केला मा
अच्छा. आता म्हटलं की सरांना कॉल केला मी परतनी काय बछ ना. कॉलेज मध्ये ग मग फीच विचारायला अ एकदा
हा हा.
दु स सर म्हण की ट्वेंटी थाउजंडर्यंत बस उत्पन्नाचे दाखलाय म्हणजे सर्टिफिकेट आहे का विचारले.
हम्म.
मग ते म्हटलं डॉक्युमेंट अस सगळे ट्वेंटी थाउजंड
हम.
नाव कोणते कोणत्या कोणत्या कॉलेजच नाव देणारा
ह मग
पण आपलं इथ पर्सेंटेज वर प नसतं ना ग. मिरीट मधी.
जास्त मीरिट मध्ये का नसते माहिती काय कारण सीएटी दिली किंवा नाही दिली तरी चालते.
नाही दिली तरी पण चालतंय?
नाही दिली म्हणजे मार्क जास्त पडले नाही तरी चालते पण सीईटी देणं. गरजेचं असत म्हणजे या नापास जरी झालं क नाही तरी सुद्धा आपण ऍडमिशन घेऊ शकतोय.
हम. मला विचारले किती मी पर्सेनटल पडले मी सांकलं ब जर जास्त सांकलं सर ह.
तस सांगायचं नसत जेवढं आहे तेवढं सांगायचं.
ऐक मग सर फॅमिलीला मग ते सर म्हणाले. अ ब बस राऊंड मध्ये तिसऱ्या राऊंड मध्ये बसेल म्हणून
किती आहेत तुला?
किती ते कमी येतले.
म्हणजे किती येत त रे.
ह पर्सेंटे कातर
अग तुला मायापेक्षा जास्त होती.
नाहीय ग.
तुम्हाला सांगितले लिस आणि पन्नास आहेत म्हणून
नाहीईट स्नेला पढती कात.
तू मला म्हटलीस की पन्नास पडलात म्हणून
नाहीयत.
होय तर मी तुला म्हणल पण एवढं चांगलं आहे तर मग जा म्हणून कॉलेज कर देतावा नाही म्हणत होतीस.
तो काय झाल मी मला कमी पडले आणि तिलाच जास्त पडले असं बोलले तुम्ही
तिला किती पदलंत?
द पन्ना फिफ्टी पर्सेंटरी पडलेत. ती मला बोलली. असं हम्.
तुला ट्वेंी फाव्ह आहित व्हय
त्यांना सांगितलं मी तस. म्हण सांगाल कॅतरी पर्संटईल
कीर्ती.
थ्री पर्सेंटईल.
त्रीय.
हा, हेथ कुठं गेले मला नाही माहिती, पण बदलात मग तेव्हापासून मी ठरवलं मला काही करायचं नाहीये एम सी
एवढं कमी कस काय स्कोर कार्ड बघितलंस काय.
बघित सांगाल त्यात दिसाय लागले की जास्त. म्हणजे मी काउंट केलं ना, फिफ्टी अ म्हणजे बघा. सॉरी अ ट्वेंटी एट करयचे होती.
ट्वेंटी मग तेवढं पण नाही. हा एका क्वेश्चनला दोन मार्क असतात ना.
होय तेच. मलाच कळे ना असं का? मग तेव्हा मीगे जाऊन घे घे आता परत का येणार नाही मी तर काय करायचं मी तर धोक्यातच ठरलो मला काही करायचं नाही एमचे
हम्म... ते स्कॉअर कार्ड आहे का तुझ्याकडं?
गोल्ड कप आहे ते फायनल चाललेलं आहे की. अ ते घेऊन काय करणार आहेस तु
आग बघतो ग
कमी आहेत मला नाही. मला नको वाटते.
आता काय मला काय जास्तहीच वाटते तुला मला पण कमीच आहे.
तुला जास्त आहेत पन तरी किती, किती आहेत ग. माझ्या पेक्षा जास्त हेत बा
नाही मला असं माझ्यासाठी ते लईच कमीेत मला वाटलेलं, मला साठ पडतील.
मला तसं वाटलं की अटलिस्ट मी सिक्स्टी तरीच जाईल म्हणजे. पण फिफ्टी किंवा सिक्स्टीच्या आसपास.
मला पण तसच वाटलेलं मी विचार करता साठ नाही ल कलं निदान फिफ्टी तरी पडतील, घंटा कसल काय.
मला मी म्हटलो परत आता मी काय देणार नि एमसी म त काय निमजे मी काय करणार नि एमी
ह
खरच की म मुड ऑफ होत आणि कसं होत मी त्याची केलं तरी पण असं होत असेल तर करू का उपयोग आहे. बीससच्या वेळेला पण तसच झालं करून का उपयोगा. अच्
तुला बसिये ला कितेेय?
म मी टोटल काढलं तर सिक्स्टी नाईन येते. इर्स मी काढलं नाही अजून फक्त सिक्स पलं तुझं किती आले रियार्सच.
फ्री याच मी पण नाही काढलो.
सिएस टी केसटी काय म्हणतात ग त्याला. हा सी जी पी. सी जी पी ते नाही माहिती ते नाही माहिती मला
ह ते चार्ट जीपिटीवरन बघशील कनी.
मी फक्त ह्याच काढलं लास्ट सेमचं.
हम हम.
काढलस का सी जी पी.
सी जी पी हे काढलेली की
क ते ना
टेन आउट ऑफ सेव्हन पॉइंट झिरो आहे.
होय.
हम्म
हम. हम.
त सेवल आहे म्हणून चांगलंय.
हां बे तिखट.
होय आणि तुझ बी प्लस आहे का ए प्लस आहे.
कशाला ग.
लास्ट इयर च मार्कशीट वर असते की बी प्लस टू आय प्लस.
प्लस बी आहे बी प्लस आहे.
हा माझं पण बी प्लसच आहे.
हम. आपलं ह्याचं पण असते काय ग आपलं म्हणजे असइनमेंट ते कम्प्लीट केलेलं. अटेंडन्सच पण असतं का गं त्यात सीजीपी मध्ये ऍड होतं का?
सीजी पीया म्हणजे मुळात काय असतं तेच माहिती नाही. बरं असत आता ते रिझ्यूम द्यायचा होता कनी त्यासाठी ती सीजीपी पाहिजे होत मग मी ह्याच्यावरून बघितलो ए आय वरन
हम.
तर मला परवा फोन आला होता जॉब साठी
हा
कोल्हापूरमध्ये वर्क फ्रॉम होम आहे. आणि ए आय वर काय तर काम आहे म्हणून मग त्यांनी म्हनले होती की तुम्ही ऑफिसमध्ये या विजिट करा आणि ते सांगतील तुम्हाला
बर
हम्म ते काय मी लई विचार करत नाहीे फ्रॉड असेल म्हणून खरं त्यांनी तिथं या म्हंल्यात म्हणल्यानंतर नसणार सोड
नाही नसत शेवटी त्यांना पण हे आहे ना
हा
ह.
हा आणि ते बोलले की स्टुडंट आहे बीसीए झाले बोलू मी मग स्टुडंट आहे म्ह स्टुडंटला आम्ही हायर करतोय म्हणल्या आज तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करून जावा म्हणजे सर तेन सांगतील आमचं तुम्हाला काय काय असते ते वगैरे सगळं सांगत होती.
हम हम.
नाही करण्याची तले दोन वर्ष का फुकट घालून. हेच सब्जेक्ट एम सी एल ला येतं.
होय लास्ट डेट होती ना काय तर आज काय काल.
नाही परवा सतत आत होती पण वाढवला आता बावीस तारखेपर्यंत झा
वाढवलात ते वाढवतात माहिती होतं
हो कार अगं ते कसं लवकर भरत नाही ना.
म्हणूनच हा
मी पण मला तिचं कसं ये माहिती ती हे करणार ये पण तिच्या डोक्यांत काहीतरी प्लॅनिंग ये की मी हे केलं. हे केलं नाही तर दुसरं काही ते करायचं म्हणजे दोन तीन ते प्लॅनिंग करून ठेवती या ग.
होय.
पण शेवटी पर लर्निंग केलं बरोबर आहे म्हणजे सक्सेस अचिव कर हा म्हणजे शेवटपर्यंत हे करायला पाहिजे ना आता तेव्हा
समज एम सी ए ला ऑप्शन आपण काय तर स्पर्धा परीक्षा ठेवला समज किंवा बँकिंगचे कोण तर एक्झाम ठेवला समज तर ते करायला पाहिजे ना पूर्ण.
हा त्याच कस झालंय की अर्ध अर्धवट झालेय सगळ. म्हणजे ते पहिलं जॉब बघितली नंतर ती टीचिंगच परत ते कॅन्सल करून -
माझं तर म्हणणं ती शिकणार नसेल तर शहाणी असेल तर गप जॉबच करू दे कुठेतरी. म्हणजे कस त्यान इम्प्रुव्हमेंट होत राहते नी.
तिचे मामा काय तर सिटी मध्ये ये ना मग ते पण बोलले- कि तिला की नको करूस म्हणजे ए आय ते न आल्यानंतर जॉब पण भेटतं नाहीत.
हम्म तेच की
किती मिनिटं झाल्यात ग.
हे झालं की हा